हॅलो. हां काय आवरलेस काय चहा पाणी?
झालं बघ तुझा
होय झालं की.
हम्म.
मग काय करायलायास?
काय नाय बघ आता जरा संध्याकाळची तयारी चालू आहे.
बरं बाजारला गेली नाहीस काय?
जायचं आता आवरून तुझं काय चालू आहे?
काय नाय आता ते आमच्याकडे पण बाजार असतोय आज त्याच्यातच चालले. जायचं नियोजन भाजी काय करायचं हो?
रोजच्या भाजीचा वैताग आहे बई सकाळी काय करायचं संध्याकाळी
काय करायचं मग काय जागतिक प्रश्न पडणार नसेल कुणाला तेवढा बायकासनी पड ते सकाळ संध्याकाळ आहे.
होईच की आता मी पण आज सकाळी नाष्टायला इडली झाली.
ता
दुपारी परत स्वयंपाक झाला आता परत संध्याकाळची तयारी.
का मी काय डोसा केलता सकाळी.
तू कसा करतेस डोसा?
मी
हम्म.
कसा करतेस म्हणजे?
म्हणजे असं तयार इन्स्टंट पीठ आणत्यास हां.
ते बी वेळ नसला तर.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
ते जरा बरं पडतंय एक-एकदा असं वाटतंय मला. वेळ असला की मग काय करायचं मग.
हम्म आणि डाळ, तांदूळ भिजवून केल्याले असं जरा भरपूर होतंय गं.
भरपूर होतंय हम्म ते कसं क्वांटिटी वाईज म्हटल्यावर ते काय परवडत पण नाही सो. तर गडबडीत तेवढं चालतंय आपल्याला करायला.
हम्म. आमचं पण तसं होतंय वय डाळ तांदूळचा केलं की कसं जरा असं भरगच्च भरपूर होतय आणि हे तसं केलं की तेवढेच आपलं थोडा असतय. इन्स्टंट असलं की थोडास
होय अगं तसंच होतंय मग आज काय भाजी?
आज भाजी आता बघूया की. भरली वांगी करायची म्हणतोय बघूया.
ह होय काय काय घालत्यास मग त्यात मी? मी बघ छोटी छोटी वांगी घ्यायची.
हा.
नंतर न मी जरा बारीक कांदा चिरून घालतोय त्यात. एकदम बारीक चिरायचं आणि घालायचं मग काय शेंगदाणे च कुट आणि जरा ह्याची पावडर धने पावडर जरा टा तो थोडीशी हिंग जरा त्यातच सगळ मसा म्हणजे ग्रेवतच करतोय सगळं.
हां.
तू कशी करतेस? असंच की सिम्पल तुझा काय वेगळां असेल तर सांग मग.
आम्ही अ हे करतोय गं आपलं आलं लसून
हम्म.
परत खोबरं सुख खोबरं कोथिंबीर
हां ते सगळं घालतोय
हम्म ते म्हणजे मसाला वाटूनच ठेवायचा. ठेवायचं म्हणजे आमचं असंच रोजच्या रोज कशाल तर गडबडीच्या वेळेस लागत म्हणल्यावर फ्रीजमध्ये तयार करून ठेवलेलंच असत.
होय.
आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर परत आपलं शेंगदाण्याचं कूट
हम्म.
आणि हे करायचं ते सगळं मिक्स करायचं आपलं मसाला म्हणजे जिरेपूड धनेपूड असत ते किंवा गरम मसाल्याचे एखादं पॅकेट वगैरे असलं तर ते घालायचं. सगळं असं मिक्स करायचं आणि अ वा देन छोटे छोटे चिर द्यायची पाण्यात टाकायची ती वांगी.
हां.
हम्म तर त्याच्यात मसाला भरायचा आणि तेलात फ्राय करायचे.
काय म्हणजे तेल जरा जास्त घालून पाणी वगैरे घालून
होय मी करते तसं म्हणलं आणि तुझं आणि काय वेगळां आहे का काय?
नाही नाही माझ्या बहिणीची सासू करत्यात ती जरा तिची पद्धत वेगळी आहे ती अशी उकड वांगी करत्या.
होय. म्हणजे आधी उकडून घेत्यात काय?
हां सगळा मसाला भरून उकडून घ्यायची
हां.
हां म्हणजे आपण अळूच्या वड्या तेन कसं वाफवतोय बघ तसं वा फून घ्यायच आणि परत त्याला हे करायचं वाफवून घेतल्यानंतर त्याला परत तेलात फ्राय करायचं छान लागतंय म्हणजे कुठं पण बाहेर प्रवासाला वगैरे जा तानान दोन दिवस तरी टिकतय.
होय.
हम्म दोन तीन दिवस असं टिकतंय ते.
म्हणजे मग सेम आपण जो सगळं अम्म मसाला तेन घालतोय सेम तसाच नंतर घालायचा त्याच
हां हां. फक्त आपण कसं पाणी घालतोय की नाही शिजायला तसं न घाल आता वाफेवर उकडून घ्यायची वांगी, हा हम्म. आमचं ऐकत नाही म्हणजे ते कस मसाला पण आहे असं राहतोय, खराब होत नाही ग
हा होय
हम्म ते बरं पडतंय.
होय मग वापवून घ्यायचं मला मग कुकरला घेतीस काय कसं करताय मग?
नाही वाफवून म्हणजे आपण आळूच्या वड्या वगैरे वाफवून घेतोय की नाही, हम्म. सेम तस वाफवून घ्यायच.
होय.
हम्म तस वाफून घेऊन अ त्याला शालो फ्राय करायच
हम्म हम्म हम्म.
हम्म म्हणजेश
ठीक आहे बघू एकदा चालेल एकदा करून बघते.
ह मी पण खाल्लय तिच्या हातचं पण कधी ट्राय केला नाही, करायचं म्हणतय
होय ग आपण हे नेहमीचच करत बसतोय. आणि ते राहतय आणि कसं हेच आवडतय घरातल्याच नाही पण आपल्या. ह तेच घॅनसातय गडबडीत.
होयच की. अ प्रवासाला कसं, ते असलं की ते छान लागतंय दही भात. लोणच्या च जरा, असं काय तर काहीतर वेगळं वेगळं घेऊन गेल की बरं पडतंय.
होय.
हम्म आणि बाहेरचं खाद्यपदार्थ
तू ते हे काय करतेस ग? शेंगदाण्याची पोळी कशी करतीयास वर्षा सांग की जरा.
शेंगदाणेच पळी शेंगदाने आपले भाजून मिक्सर ला वाटून घ्यायचे.
हा बारीक करायचे एकदम.
हा बा-बारीक करायचे आणि मिक्सरला म्हणजे असं जरा असं वाटत आले की त्याच्यात परत गुळ घालून. तूप घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं.
जरास वेलची पूड हा मिक्सरलाच. गुळ घालून म्हणजे एकजीव होते ग तूप घातल्यानंतर.
हा हा हा हा, बर.
हा परत ते तयार करून घेऊन आपलं. त्याच्यामध्ये हे करायचं, अ मैदा आणि आपलं गव्हाचं पीठ. नगभर मीठ घालून आपण ह्याला पोळ्यांना मळतं तसं म्हणून घ्यायचं.
बरं.
आणि ते सारण केलेलं असते ना शेंगदाण्याचं वेलदोडची पूड वगैरे घालून. हा ते त्यात मिक्स कराय हा भरू भरायचं आणि अ लाटून तुपावर भाजायच्या पोळ्या.
म म्हणजे मग कशी जाड करायची काय पातळ करायची.
नाही पातळ, आपल्याला म्हणजे जस जाड पातळ कसं लाग ते त्याच्या याच्यावर करून घ्यायचं.
बरं बर. चालेल तू करत्यास गं सारखं म्हणून म्हंटलं विचारावं तर तुला.
गुळपोळी असत्या.
हा. तेच की तुझ जरा गोड पदार्थांवर जरा जास्त कमांड आहे नी. लयभारी कर त्यास ग तू टेस्टी टेस्टी, छान कर त्यास. आवडतंय मला पण म्हणून म्हंटलं जरा विचारावा आज वेळ होता जरा म्हंटलं मग जरा बघू जरा काय करायला हि म्हणून केलो फोन.
हो चालूय बाई काम चालूय सकाळपासून हेचा झालं. तर जरा काहीतर वेगळी व्हरायटी करायची. आणि खायचं. आज काय माझा उपवास हाय, बाकीच्याचाच हाय. आता काय करू? तू सजेशन दे, करूया त्याप्रमाणं.
मी काय सांगू तुझ्याकडं काय अवलेबल आहे सांग.
माझ्याकड ते तर आहे ते आताच चिरले बक्ष ते वांग्याला आणि तेलाचं आयुष्य, आता वांग्याची भाजी. करायची परत जरा भात आम
हम्म.
चपात्या काय आहेत सकाळच्या उगीच सगळं करून
आणि मग तू उपवास सोडणार नाहीस काय?
उपवास मी आज खरं सांगू दुपारी इडली हुती, नाही नाही इडली हुती इडलीवरच उपवास सोडला आहे.
होय, मग काय संध्याकाळी तुझं काय नाही मग.
संध्याकाळी त्यामुळ माझं काही नाही, त्यामुळे लाईटली ह तिघांपूर् आता काहीतर करायचं.
होय हम्म.
आणि काय तू काय करणार आहेस तुझं काय बेत आहे?
मी आज वांगच करायचं विचार करायला.
हम्म इर्षा.
इर्षा नई ग माझं तेच ठरलेलं करायचं.
हम्म.
भरुण वागचं करणा म आज.
व्हय गं ते कसं पटकन होणार आणि असं हेचा वांग आणि बटाटा.
कॉल ते अगदी नाही हा ते दोन लागतेतच. त्याच्याशिवाय भाज्याच होत नाही कुठल्या पट
त्याच्याशिवाय भाज्या होतच नाय हम्म. पटकन होणार असं म्हटलं तर वांगं.
हम्म तेच की.
आणि बटाटा फेमस आहे आणि सगळ्या ह्याच्यात पण म्हणजे असं उठून दिसतं हा उठून दिसतं.
म्हणजे बाकीचे नेहमीचे पदार्थ कसे आपले आहेतच की.
होय.
काय पण कडधान्य करू शकतोय किंवा काय वांग बटाटा असला की
पण ते ठरलेलंच आहे आपलं ते तर संपायचं कधी ना. ते पण लागतयच की.
हम्म भाज्यांचे पण काय भरपूर रेट झालेत आणि भाज्या पाहिजे तशी आता पावसाळ्यात मिळत नाहीत ग.
नाही गं काय आता किती पाऊस पडला मध्ये बघितलीस क नाही? खराबच झालेत ते काय करणार ना त्यानी तर. आणि जायचं एवढ्या चिकलात तेन पावसात जायचं घेऊन यायचं.
आणि पावसात असं भाजी, लेची पेची झालेली असत कोण घेत नाही.
घेतपण नाहीत होय, तसंच होते अगं.
त्यामुळे त्या व्यापाऱ्यांचा व्यापऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांच हाल.
होय. त्यांचंच होतय नुकसान आणि काय, काय नाही. हां चालेल ठेव बाय.
हा बाय.
बाय.